हॅलो
ऐकू येतंय
हॅलो काय करू राहिली हॅलो
तिलास्का
होय चहा घेते आता काय करतेस
देव
हम्म
हो ये खाली
लवकर
खर खू बाई जरा
खा बाई जेवणार का
जेवणार आठ वाजता
आं म्हणू लागला आता कसा फोन लागला
काल माहित कसा लागला
काय माहिती माझे दोन कॉल
मुली काय करू राहिल्या
चपाती खाय लागल्या
लोकर
लवकर खाते
हम समीर
सोना आत्ता शाळेतून आलाय चहा पितोय
हम
आणि काय कॉलेजला गेला नाही का
जाऊन आलो आता जाऊन आलो ग
हम्म
तुमच्या इकडं
इकड पण जोरात चालूय
पोहे खाऊ राहिलो
खा
काय भिजून आला हम्म कोणी बनवले
मी
तर तू बनवते
खरंच की . मीच बनवला आणि मीच खायले.
एकटीच
हम्म.
प्रज्ञा
आमं
तिला नाय पोहे हम्म याचे आता पैशे मिळतील बट टास्क चे अकाउंट व्हेरीकेशन कर माझ्या ना वरचा ब्लॉकच झालय काय दिस चना झाले कॉल होत नाहीयेत.
कसं वाटेल?
काय माहिती अगं काय झाले त्याला काल टाकलेलं ग्रुप वर काय लॉगआउट करा म्हणतात, लॉगआउट करून पण काय होत नाही.
हम्म.
या नंबरवरून आता चालू आहेत.
दोन नंबर वर केलसं. आणि काय नाय अजार, ह्या नंबरवर बी केलाय.
होय दाजींचा हा.
दाजी कुठे
दाजीं होय दाजींचा झालं की आता सत्तावन रुप पय मिळाले मी काल कॉल केलेला.
खरं ते शंभर रुपये म्हणत्यात ना हो पा
ते आपल्या कॉलच्या बोलण्यावर डिटेल आहे. कॉलच्या बोलण्यावर आहे ग कॉल डुरेशन किती आहे त्याच्यावर शंभर रुपये म्हणत्यात तशे.
ते आपलं बोलणं व्य स्थित तेन असलं तर ते हे होते रूल्स आहेत गं त्याला.
हम्म.
हम्म, दरवाजा झाकून
शोनी जी म शाळा कुशी म्हणतीया
शाळा म्हणली सोनीची काय म्हटलं?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
म ते आलता बदलता सगळं लवकर.
हम्म, दिलेला की. .
झाली का नाही मुलगीचा चपाती खाऊन?
झालं बिस्किट खाते आता.
मिस्कॉल लगेच .
होय कोणी दिली आता बिस्कीट. हॅलो
दाजी काय म्हणत्यात म?
आजी काय नाही दाजी .
आमच्या इकड पाऊस घरात आला
नही इकडं पण यतो
भिजलो मी
भिजून आलाात
हम्म
का छत्री
न्हेतील की तरी भिजलो
बस
बस मधून उतरलेवर जोरात आला पाऊस
हम् चांगलंय सकाळी किती वाजता गेलेला
हॅलो
सकाळी
हॅलो अकरा वाजता अकराच्या बसने ने गेलेलो
आणि सेंडऑफ
अजून काय सांगायला नाही त्यांनी एकदा म्हनंत्यात परीक्षा झालेवर
हम्म
एकदा म्हणतात परीक्षेचे आधी
परीक्षा कधी आहे सहा
सहा तारखेला हम्म
हम् चांगलंय हॅलो